ह
हॅलो काय गल सुरेखा
काय ताई काय करताय
काय नाही बसली
कुठ बाहेर काम मस्त गार हवा
गार ह नाही घरात
हा मी गाय हा झाल जेवण
हम
जेवण झालं आणि दुकानावर आले इकड हो इथ झोपाय नाही काय म्हणून
तिथं झोपणार पोरबी
हा पोरबी सोबतच असतात कि
सगळे चालला जातात का मग सकाळी किती वाजता येते
सकाळी साडेपाच पाच ला उठून लवकर जाते ना मग अंगण झाडायचं असतं भांडी पाणी भरावं लागत मग जर उशीिरा उटली तर मग काम नाही होत टाईम होऊन जा हा ना जास्त वेळ लागत मग काय
दररोज तिथं चालल्या जात का सुरेख
हा दररोज इथच ये
चांगलंय
काय काम आहे
गरी
हम्म
घरी छातू साात रे
दादा काय करताय झोपले का
दादा काय कुठे गेलं बाहेर गेले असेल काय
हम्म
कालिथना सुरेखा एक म्हणजे मा माझा मोठा मुलगा पाहिला का तू त्याचा एवढा मुलगा आंब्यावर चडलां हाडली पडून गेला तिथच मरून गेला तो
बापरे कशाला चढला होता बापरे
मग काही ति तिथं गेले असेल दादा बोजन असेल ना आ
हा त्याचमुळं
ते काहीतरी सोर्या का काहीतरी तिथं खाली होता म्हण ते डोक्यात घुसून गेले
कघडेंदर झाला
त्याच्यामुळे तिथंच मरून गेला जागेवरच
आणि किती मुलं होते त्यांना का मुलं किती होते एक
ते अ बावगडे का काय म्हणत ते सुरेख त्यांचा मुलगा
बापर ये आहे मुलं पण किती होते त्यांना दोन तीन असं असेल ना
हम्म
आताच्या तर दोनच मुलांवर हे नसबंदीच पण ऑपरेशन करून घेतात ते काय?
हां ना दोन पोर झा आले का लगेच.
हा ना मग दोघां वर ते एवढाच दिवसतो. मला मला पण तसच भीतीच वाट
भीती वाटते न सुरेका? एकच मुलगा एक तर
हम् मग मी पण कधीच आमचं बाळ सायकल घेऊन दे मला कधीच म्हणतोय पण म्हटलं मोठा होऊन जा मग तुला सायकल घेऊन देते म्हणून सांगितले.
हा ओ काे काय ग काय? हता
काय लागली का?
घे रे दादा हे लावून दे. ते मोबाईल म ना सुरेखा. कशाच ते भूतासारख चित्र येऊन गेल त्याच्यामुळे घाबरून गेली ती.
हा कोणाचं दादांचं मोबाईल होत काय?
हो
हम्
चलो आठ वाजे
त्याच्या घाबरून जातात आमच्या तर ते तसेच भूताच पिक्चर बघायला.
नाही घाबरते ती कुत्र्याला बघून बी घाबरते.
त्याचा वाढदिवस होताना त्या दिवशीच म्हणायचं मला सायकल कधी घेऊन देणार म्हणून म्हटलं आता हा दिवाळी नंत तर घेऊन देत खरच न घेऊन देणार तुला म्हणून सांगित तलं. मला पाहिजेच सांगते. आता आठ वर्षाचा झाला पण अजून तेवढे त्याला अकलच नाही.
हा.
हा अजून लहानच आहे.
हा ज्या दिवशी मी पाहिला तुझ सारखा नाक तर तुझ्या सारखा दिस त्या हात सुरेखाचा मुलगा अस पण मग. पण दादा दिसून गेले ना म्हणून मी डायरेक्ट घरात चालले आली.
हा. एखाद दिवशी ये की पाहून चार करू काय ह स्वयंपाक करू. ह ना र का मी राहिली का वेळ भेटला की ये मग.
हो.
त येणार नाही एखा दिवशी कधी. हा ना वेळच नाही भेटत की का कसं काय काम राहतं काय. वेळच भेटत नाही काय आमच्या आमच्या गावाला गेली ना त्या दिवशी पण रात्रच राहिली दुसऱ्या दिवशी लगेच आलो.
लगेज निघून आली का हम्म
म्हटल परत आपलं कामाचं - -
हा कामाच टेन्शनहे आप मॅडम ही रंजना काय गरदर माताचणया- - तर स्तंदा माताच मिटिंग घेते का नाही मला तर मिटिंग बी दिसत नाही. ग्रुप प्लास म्हन - -
हा. आता लसीकरणाच्या दिवशी घेणारे. स्तंद आणि गरोदर माताची मीटिंग.
हम्म. तस म्हणत होती म्हटलं का हे काय फक्त लसी करण्याच्या दिवशी एवढीच जाते का हाफिसलाच राहते का काही ते मला कळत दे नाही असं म्हणत होते. पण तिथं सी आर पी उशारे आहे म्हणून असं मनतकी
हा. अजून ते प्रथिने पण काढून टाकायचे आणि स्तनपान - - किती वेळेस करतात ते पण तू काढलं का ते स्तनपानाच?
काढलं ज नाही ते आणि स्कोर ना स्कोर तर काढलाच नाही.
मॅडम सांगत होत्या आणि त्यांच हे कॉम्प्युटर मध्ये टाकायचंय म्हणून सांगत होते. ह प्रथिने पण काढुन हा. ह. प्रथिने पण - - मे आणि जून महिन्याचा टाका म्हणून सांगत होती. पण ते पण नाही काढले अजून.
माझं पण काढायचं बाकी ये. पण मॅडम म्हणत होती. एक दिवशी
हम.
लसीकरणाचा डाटा आहे ना तुमचा तो डाटा - - द्यायला यायचं. शहाद्याला असं म्हणत होती ती.
हम्म.
मग तिथं जावं लागेल मग, तिथंच ती बोरून घील.
हम्म.
कधी बलवतील काय माहित.
हा. माझा पण राहिलाय लसीकरणाचा डाटा आता काय - -
सुरेखा तुला सांगू का? लसीकरनाचा डाटा आपण भरताना तरी पण नंतरून पाहिलं का कस काय कठ होऊन जात काय माहिती दिसत बी नाही.
दिसतो की.
नाही दिसतं. सुरेखा बाकीचे डिलेट होऊन जातात का काय माहिती. मी तर किती पोरांचे बरले परत परत हे करून बघते तर दिले ठेवून जातात. परत बरलं.
हम्.
काय म्ह काय एकच तारीख दाखाव लागतं का?
काय माहिती आणि हे नाही का? तुझ कुडवेलॅप चांगलं चालू आहे का काय?
हो, हो. चांगलंच आहे.
माझं चालतच नाही काय प्रॉब्लेम आहे मॅडमांना पण सांगितलं. म्हटलं माझं चालतच नाही म्हटलं तर म्हणे सगळ्यांचा तसाच प्रॉब्लेम आहे सांगत होती काय माहिती आता.
ते वरती आपण काहीतरी करून हे नाव काढतात ते का?
हा ते.
ते सांगू का सुरेखा. म्हणजे वरतून बंद करून दिला असं म्हणत म्हणत होती मॅडम.
आणि कसं.
त. आता कुठ तरी जायचं आणि त्याच्यामध्ये सर्च करायचं तेव्हा येतं असं म्हणत होते. दाखवलं होतं आम्हाला पण तेवढं काही लक्षच नाही माझं पण.
ते मॅडमांनाच फोन करून विचारावं लागेल मग.
हा वर कमलीताईचं पण तसच झालं होतं ना. मग म्याळ मला दाखवलं त्या दिवशी बर्डीत. आली होती ना लसीकरणाच्या दिवशी शुक्रवारीला
हम्म.
अ मॅडम हे तर येतच नाही कस काय करायचं. ते वरतून बंद करून दिलय ये कुठ तरी हे करून पाहिलं तिथं सर्च करायचं मग बराबर येऊन जातं असं म्हणत होते त
ते दाखवतच नाही होत म्हणून म्हटल. कसलं प काय आहे अडचण काय आहे म्हटलं मॅडमांना म्हणून कालच सांगितलं. नवीन गरोदर मातांची नोंदणी करायची होती ना मला.
हम्म.
ते पण राहिलं. परवा दिवशी पण चालू केलं तर चालतच नाही होत आता. सोनाली मॅडमांनाच फोन करावा लागेल.
हा त्यांना फोन करून विचारून घ्यायचं मॅडमांना.
हम. मॅडम म्हणत होती. उतावरी मध्ये खूप कठीण वाटतं मला धन्वंती ताई असं म्हणत होती.
हा खूप कठीण य ते हे नाही का. ए शेत कीच ना
हा ते. मला विचारत होती स्ट्रॉबरीला. पावरी मध्ये काय म्हणतात. अ आता स्ट्रॉबरीला असत स्ट्रॉबरीज म्हणणार आहे ना सुरेखा पावरीमध्ये काय म्हणणार त्याला.
आपल्या.
तेच म्हणणार आहे आप आपल्या पावऱ्यामध्ये काहीच नाही स्टाबोरी.
हम्म.
मेसेज.
हे नाही का आणि ते जंगलातही लोक राहतात. तिकडं लावतात ते त्यांना हा. आमच्या गावाकडे काय माहिती ते मला पण नाही माहीत. काय त्या फळाचं नाव आहे काय माहिती नाही.
त्या बरी म्हणता ग सुरेखा.
हम.
मी तर पाहिलेच नाही स्ट्रॉबेरी मी त आपल्या कुठे लावता डोंगरामध्ये
हो जिथं दमट हवामान असतं ना.
हम्म.
अ जास्त. गरम पण नाही आणि थंडी पण नाही असल्या वातावरण मजे राहतात त्या
हो का?
हा!
मला मॅसेज टाकलेला आहे. स्ट्राबरीला पावररीमध्येध्ये काय म्हणतात असं,
हा!
मॅडमांनी आता काय लिहू घसरख स्टाबरीच करून देऊ का?
हा! आ आता आपल्या खेड्यापाड्यातील लोकांना विचारणार तेव्हा,
हा ना पण त्यांनाच माहिती नाही आहे स्टाबरी काय येते.
हा ना! तेच तर,
त्यांना माहितीच नाही स्ट्रॉबेरी काय आहे.
हम्म! गीताने आज पर फोनच नाही केला दिवसभर काय करत होती काय. काम काय माहिती.
गीता गीता तर फोन लावला. तरी मी आज थकलेली पाय दुखता ये असं म्हणायला लागते ती.
हा तसं क मण.
हम्म!
स का कमलीने पण तिचा पण फोनचा प्रॉब्लेम आहे मग काय, ते पण लावत होते एक दिवशी मणे आपण बोलू म्हणे. तर, तिला पण फोनच नाही लागत होता वाटता.
हा ना!